हॅलो!
हॅलो!
हा बोला की. येतो येतो येतो.
आज परत फोन करायचा मी ते पहिला फोन केला होता त्याच्यावर करत बसलो ती इना झालय करायला. म ते परत खाली परत फोन नंबर टाका.
फोन नंबर टाकायचा असत हा ते ल क लिहून घ्यायचंय नंबर टाकायच.
हा ते लिहून घ्यायला पाहिजे होतं.
आता काय करायचं? सगळ्यांचे नंबर एका चिठ्ठीवर लिहून घ्यायचे आहेत. आणि वरती जायचं.
नाही तोच करत बसलो तर तेच रा आता ते सगळं लिहून ठेवा एका कागदावर आल म्हण की अप किंवा त्यान करता येईल किंवा काहीतरी आहे की नाही
हा तस करायचं हा होय जेवलो. जेवलो
का हा
उशीर जेवलो नऊ सव्वा नऊ वाजता जेवलो.
होय मग आता काय चाललय फोना -फोनी?
फोन अ फोनी च.
तुमचं आता किती दोन राहिलेत व्हय.
हा वीस मधलं दोन राहिल्यात. आता वीस जर पूर्ण झालं तर परत मला अ
मग ते तीस तीस टास्क कधी कराज आहेत पूर्ण?
सव्वीस पर्यंत करायच आहेत मला. हम्म -
आज तारीख तेवीस. होतील का? आज तेवीस बरं म्हणजे मगाच केलेल फोन आपला ते कट झाला होता आहे की नाही?
होय! तुमच्याकडन आवाज येत नव्हता.
हा हा मला तुमचा येत होता आवाज.
येत होता?
हो.
म ते कट झाला आपोआप फोन.
हम्म हम्म हम्म पर थोडा वेळ वाट बघून कट झाला असल.
हम्म.
ब सोनाबई कायद्या चालय का का काय? चाललोयच. हाय -हाय. जोरातल्या कर -जोरात मनाव घेतलेलं दिसतंया. आ? मनाव चांगलंच घेतलंया.
हम्म.
बर तुमच सांगितलं का तु त सांगितल त येणार आहे म्हण आज. आ मग काय म्हंटली? या काय हम् ते होय. उपरने हो.
हा.
बर मू कायता. आता महिन्या वर्ग बसायला लागणार आहे का तिच आवरच तो.
नाही तवर काहीतरी ट्राय करायचं इकडं तिकडं बगायचं काहीतरी.
बर चालत.
हो.
गावाकडे पर आ तरात्रिपून केळता न मशे.
नाही करायला हेच कॉल चालू आहेेत मग काला कॉलेज जाणार तिकड ला होता. बहिनी.
आणि त्याला हे केलं का तुम्ही त्याला हे केलं का मग काय त मतदानच पूर्व झालं.
झालं झालं दि दिलं ते फॉर्म दिला.
फॉर्मधून परत त्याच काय येते का आपल्याला माहिती आहे का त्या.
नाही काही फक्त भरून द्यायचंय दुसरं काय करायचं.
हा.
हो.
बर. आत्ता नाही केल तर पुन्हा मग जर या देत न ये ना नाही असं काहीतरी मस्ते.
नाही येऊ शकते तेी फक्त आपल्याला काय आता आपल्या दारापर्यंत आणय नंतर. तहशीलदार कार्यालयात जायला लागणार या पिड कराव लागणार चक्र माराव लागणार.
उणेरपडग आला.
याला प हो तेय पहिले आधार कार्ड ली दारात. दारात या्यायची घरात यायची आपल्या. कुठेतरी मंदिरात वगैरे यायचे तिथे सगळ्यांच करायची. आता तहसीलदार करायला जाय लागते किंवा बँकेत कुठल्या तरी अपडेट कराय दय लागते.
हो पण त्यात काय होते मग आमचं पण तसं पोस्टर आम्ही केलं तिघांचं. तेवेच पण जेव्हा तारखा नुसतं साल टाकलं त्यामुळे पुरतांनी व्याप करायला लागला आम्हाला.
हो नाही त्यावे माहितीच नव्हतं ना आता कसं आपल्याला गुन्ह. दादाजी मुलांच करायला लागले करायचं तर तिथं आपण सगळं. कम्प्युटरला बरोबर आहे का ते सगळे चेक करायचं. असं म न. मग आपल्याला काही माहितीच नव्हतंय का तारीख पूर्ण लागणार आहे का नाही का वगैरे अस.
हम्. नाही म्हणजे परत डबल काम झालं सगळ्यांच डबल. झाल काम एखाद दुसर बरोबर होत हे सगळ्यांनी डबल डबल कराले त्यानी नुसत साध टाकलं होतं.
होय.
अ परत किती ताप झाला त्या मानसाईजने.
होय.
हम्. आमचे मॅडम बघा साडे दहा वाजता वर गेले च्यायला वरच आहेत त्या फोन के. फोन झाल्यावर आणि दुसरा फोन साधा फोन करून बसले ते बोलत अर्धा तास झाले वर गेलेत.
होय काय तुम्ही कुठे तुम्ही खालेय का वरती.
हा मी मध्येच बसलो जिन्यात.
ही हि ही.
जिन्यांच्या एक पांयरी चढली नाहीं वरं जाऊंन बसलोय आहे रायसुंर पणं झोपली आंता मं आंता एकदंम टीव्ही पुढं जावं तरं टीव्ही चालूं आहे मंग आंता म्हणूंन आवांज येईल मंग पुढं काम गेलोच नाहीं
हां हां झोपली मॅडम वरती असल्यांमुळे तुम्हांला भीती वाटतं असेल म्हणूंन मध्यें जाऊंन बसलांय कायं
हो मध्येचं बसले मंग दोघांच्या मध्यें दोघांच्या वरूंन भीती वाटली खांली पळं खांली सगळं पळं आहे
वरं आमचं तसंच व्हायचं पहिलं एखाद्या खोलीत कोणं नसलं तरं भीती वाटते म्हणूनचं जिकड माणसे तिकडं पळायचं
पळायचं हां
हां
नाहीं मलां सुद्धां रात्रीचं कां नाहीं म्हणजे असं जांगा असलो कांहीं वाटतं नाहीं कुंठेही पणं आपणं धाडसं कुठां दिसं पासूंन हो तुम्हांला रात्री चं चालतं पणं एकदाचं झोपल्यांवर पुन्हां नीम्या रात्रीचं कांहीं जरं भीती वाटांय लागली की नाहीं मलां ते मं संण होतं नाहीं लई भीती वाटते मलां
हां हंम हम्मं
कां कुंणांस ठाऊंक मलां घरांत एकटं मंग झोपवतं नाहीं मलां लई भीती वाटते
अच्छा
स्वप्नं पडतं स्वप्नांत कायंतरी भीती वाटली कि नांय मंग पुन्हां माजी झोपचं लागतं नाहीं नुसतं झोपलं लागतं नाहीं पुन्हां मंग ती भीतीचं वाटते अंगावर कांटा येतो कायं होतं मलां बरीेचं वर्ष झाली त्यो त्रांस आहे त्यो कशां मुळे कायं नाहीं माहित नाहीं
हां हां हां
पहिले मी शेतांत एकटां झोपायचां जायंचो रानांत नि म्हसरांच्या तिकडं त्यां वडांखाली इतकी अडचंण असं त्यां अडचणीत झोपतं होतो कायं वाटायचं नाहीं
हां हां हां
पणं ह्यां दहा बारा वर्षात की नाहीं मलां इतकी भीती वाटते की नाहीं झोपल्यांवर एकटां असल्यांवर कायं तरी स्वप्नं पडतं चं ते स्वप्नं भीती वाटते रे पुन्हां मी जागां रातंभर झोप लागतं नाहीं मंग असां होतं आणि रोज कांहीं नां कांहींतरी स्वप्नं पडतं असते मलां कायं कळतं नाहीं मलां असां एक दिवसं नाहीं की मलां कुंठलं स्वप्नं नाहीं रोजचं स्वप्नं पडते आणि ते लक्षांत पणं राहतं नाहीं सकाळ पर्यंतं
हो कायं
हो मी चक्कर असं स्वप्नं पडते ती कांहीं लक्षांत राहतं नाहीं भीती स्वप्नं कधीं कधीं ते पुन्हां झोपचं लागतं नाहीं लई भीती वाटते मलां जवळं असलो कोणंतरी सं भीती वाटते एवढी भीती वाटते मलां कायं दोष आहे माझां कायं कायं काळानं झालायं मलां एकटं झोपायचं म्हटलं कि नाहीं घरांत लै त्रांस होतो मलां
हां हं
मलां कोणंतरी माणूंस लागतो झोपांया आणि रातंभर जागरणे करलं एकदाचं झोपलं हो नां तूं एक तासांबरोब पुन्हां जरं कांहीं भी्तीवांट सुरुवांत झाली की नाहीं पुन्हां मलां रात्र आंग
माझं मित्राचं आहे आंता मी रात्री आलो बघां रात्री आल्यानंतर मलां झोप नाहीं मंग गांडीत कायं झोप लागतचं नाहीं किती पणंती स्लीपर असली किंवा कायं असं कांहीं झोप लागतं नाहीं ते दडधड दडधड वाचते त्यांच्या मुळं झोप लागतं नाहीं सकाळी फक्तं कायं त्यांचभर ते पणं कायं झोप लागलीच नाहीं म्हणजे असंच पडलं होतं मंग दिवसभर असंच आहे, अजून पण झोपच नाही. एकदा झोप मोड झाली की मोड काही आहे.
वाटले त होते.
होय.
हम्म, बारावाजता मग कॉलेज आहे का, का बंद आहे, चालू आहे? काय सोड्या जाणार?
होय जाणार की.
शेवट कॉलेजपर्यंत.
होय.
मग आता काय ते, आता तिथे बसले जाते का, पैसे वगैरे घेतचे काय ते?
तर एकोणचाळीस रुपये किती, एकोणतीस रुपये बसला, आप लिप रा ये ना जात ना? केमटीने जाते.
की न, तिकडे कॉलेजला तिथंपर्यंत जाते, पकडपर्यंत किंमतीने जाते.
होय, डायरेक्ट कॉलेज येतं, तिथनं चालत हो त ना शिरोरीतं? कॉलेजची गाडी सकाळी आठ वाजताच आहे, नऊ वाजता हालती आहे तं ना.
अं, अरे बापरे, म्हणजेच होत नाही.
मग हितनं आठ वाजता तिथं जायला लागते.
मग तिच्यावर ग्राॅहात जात नाही का मग?
कोणाचा?
सातला इथनं गेले तर मग कोल्हापुरातून.
पण काही गरजच नाही ना, अकराला कॉलेज चालू होतंय.
हा, हा, बस लवकर नऊ वाजता जात्या.
बस नऊ वाजता जाती, इथे दहा वाजता जात, तासभर त्या पोरी अशा इकड तिकड. फरवरच्या थाळी पोररा.
ह.
मग काही गरज नाही, मग ते लव लवकर उठण्यापेक्षा लेट उठायचं, जरा लेट जायचं, अर्धा तास लेट जायचं. आमच्याकडे बस लेट नाही येते, सांगायचं काय
होय.
हां.
ब असं झालंय, आय मी म्हटलो तरी. त्या बसनं गेलं तर पण मुले दोन.
नाही, तिनं केली किती, एक महिना. केलं ती ना, त्यापासून पण सकाळी तिला लवकर उठायला लागायचं, मग चारला उठावं लागायचं, चारला उठलं सगळं करून मग आठला तरी इथं बसला जायचं, ही बस आठ वाजणार, तिथं खाली जाणार नऊ वाजता, मग ती नऊ वाज वाजता पोरं सगळी घेणार आणि मग जाणार तिथे दहा वाजता, मग ते सगळं ते हेच की. म्हणून तरी तिची तब्येत खराब झालती ना मध्ये ती.
हा हा.
असं झालं का?
लवकर उठलं मूड.
हा, आणि सगळं तापच की, परत ये ना म्हं कि. सोडणार कुठं, भाऊ मांडवात सोडणार, तिकडं यायचं, मग रिक्षा भरेपर्यंत थांबायचं. मग ते रिक्षा ते इथं वाशीिनाक्यावर उतरायचं वाशीिनाक्या. डायरेक्ट इथं तुम्ही. हो डायरेक्ट डायरेक्ट इथ इथं बसली ना बसायला पण जागा मिळती. ते डायरेक्ट शिरोली सांग सांगली पाट्यावर आपल्या घराच्या शेजारी.
हा हा आपल्याक असे तर म्हणजे वर त्या चौकात. हा हा हा गाडी एक तर लावली ती. ते कांबळे का कोण चव्हाण कोण नगरसेवक कोण आहे तिथं.
हा गामळी नगरसेवक आहेत त्या ग्राउंडची य.
हा हा हा मग काय तेवढं चालय तेवढं पाहिजे तेवढं व्यायामभूत पण होतोय जरा.
होय होय.
आणि तू काही लेण आहे पाच मिनिटच रस्ता आहे तो.
हम्म आणि तिला. पहिल्यापेक्षा पण चांगलं वाटतंय म्हणजे चाल जरी त पाय बी काय दुखत नाही.
होय त्या गोळ्या रा गोळ्या चालू ठेवल्या काय त्यामुबर झालं.
होय.
हम्म. ते बदलल्यामुळे तेचालू पण ते खात नव्हती ना तेवो आहे की नाही.
हम् हम्.
खाात नव्हती म्हणून तू त्रास जर खात असते तठण ठणी चाली असते.
कंट्री झाली क.
हठण गोपाळ झाले असते ते काय जण खाल्लच नसल्या मग. तिचा तिला त्रास झाला. तर काय करायचं काय स आपला किती त्रास सगळचा त्रास झाला.
हो हो.
हम्म बारा नि का.
आणि काय नाही.
मग आता कोणाच कॉल राहिलायि कॉलुच करायला मला कचय थोड्या वेळं.
आता लगेच करत कि मग.
लगे तसं कर परत लगेच करता ये येत तु का तसं.
येतोय की आता तुम्ही मला गेलाय मी तुम्हाला काणार अस आहे.
हा चालते चालते मी दोन मिनिट. ती जातीण करतो की मग खाली करा मग खाली बसतो मग.
खाली आवाजून येत नाही.
खाली टी खाली येतो गी आवाज तो तर टी व्ही पण करतोयी मग.
बर बर ठीक आहे खाली आवाज तुमचा तर. तुटत येतय तुटत येते.
असवी बर मग इथ सांगतो कारा म.
हा.
ीवन कोून योून इच बसतो एकद त्यार खराब. आपण स पले ना क सब पाहिले.
नाही सपलं की आता दहा दहा अकरा अकरा मिनिटे झाली की.
झाली काी नाही नाही हो ते पूर्ण होते नाही पूर्णच त इर का बारावा.
बारावा झारीत नाहीत दहाच मिनट ज का.
अर मग कशा दोन ते जादा बोलत बसायच.
असं ना आता ते एखाद्या कॉल रिजेक्ट पण करतात ना त्यावेेळे हे व.
एकास एकाद वळेस करते र मणार ल बोलते र. खर एका वळ करतील सुद्धा आलं अंग त्यांच्या तर्र आलं.
हाल भई.
का म आपण. त थांबायलाग ठ वाट बघायला.
म सग पुकडेते अ कायतरी काडेला.
आपण विकती भेटेती कराय लागते बाज.
हां.
वेटिंग ल करा लागते ना मग.
होय नाही पण म्हणजे आता आपल्या. म्हणे माणसांचे तेच आपण करतोय ना तर चांगलं आहे ना ते.
चांगलंय का.
आपले पण आपले पण वाटतोय ना देखील.
हा.